हॅलो, हॅलो हां बोलां नां,
झालं का पूर्ण झोया,
सेवन, नाही ना बिचारा झालाच का नाही, नाही झालं, तुमच झाल काय?
हां जेवणं झालं जेवणं झालं म्हटलं,
हा तुमचं झालं का म्हटलं पूर्ण? हा होऊ काय पाच झाले नाहीत ना आणखी पा अ,
किती किती राहिले कॉल तुझे कॉल किती राहिले म्हटलं?
माझ्यां आंता एक नऊ झाले!
नव झाले काय,
तुंमचे किती झाले,
माय वीस कमप्लीट
आणि ते झालं का मग रिफ्रेश रिफ्रेश झालं?
रिफ्रेश झाल डबलच काम येवून राहायल,
नाही का डबलच्या कामाला उशीर लागेल ना मग. डबलच्या कामाला उशीर लागेल म्हटलो हाव काय आवाज हाव ना. हा बोलणार, हॅलो,
काम झाल्याशिवाय म्हटलं डबल त काम टाकतीन. हे काय.
हा येऊ राहीला न बोला न.
हॅलो,
मग तुम्ही प्रत्येकी सोबत दा हॅलो,
म्या डबल तो
बोल ना,
च सगळ्यां सगळ्यांनले
हाव हा येऊ राहीला न आवाज बोल ना, हॅलो,
चाल का जेवण?
हॅलो, नाही व बाकी आहेत करतो आता.
हॅलो,
हा बोल ना म्हटलं. तुमचं झाला का म्हटलं जेवण? हॅलो,
आव
हॅलो,
उगद
आव आवाज येत नाही का ओ? हॅलो,
नेटवर्क प्रॉब्लेम तुले नाही येऊ राहिला न, किती पाहिजेत? हॅलो, हॅलो हॅलो, हॅलो,